हॅलो. आवाज येऊ राहिला का पण?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
आवाज येऊ राहिला का?
हॅलो हॅलो.
हॅलो. आवाज येतोय ना? हा येऊ राहिला.
हा काय चाललं व?
आला का आवाज? काही नाही.
हाव येतोय आवाज.
. आणि ते रेकॉर्ड कसा करायचां आहे याचा?
आपलं बोलणं
हॅलो. हा ना बोलणं चालूये रेकॉर्ड होऊ रायलं का म्हणलं? हा ना रेकॉर्ड होतय गं म्हणला आपला आवाज. हा तेच म्हटलं तुमचं काय चाललं तुमचं काय चाललं?
काहीच नाही बस आताचा बशीलोय.
हा झालं का घरातलं काम?
हो झालं
पोरं
स्वयंपाक बनवते आता वैष्णवी स्वयंपाक करतीेये.
विनय
विनय का बशीला इथं?
हा का अभ्यास पाणी बरे चालय का पोरं इला
हा अभ्यास पण चालूय आता पेपर चालू होतील ना
काय चालूय मग अजून?
अजून काहीच नाही आता बस घरातले काम आवरायचे आपलं काम करायचं. त्या काय म्हणता
बर येताय तुमची कसं चाललं बालवाडीतलं? बालवाडीतलं
ते पण चांगलं चालूये आता
हम हमम
झाले काकड्या बांधायचे झाले सगळ्या
नाही बाई अजून राहिले काकडे बांधायच्या बी टरबूज तोडायची उद्या
दुपारून गेलेच नाही परत कामाला मग
आणि मग काकड्या तोडल्या का बाजारात तून आल्यावर घरी
कितीक निघल्या मग?
पाच सा पण नाही निघल्या काकड्या काही टरबुजे आणले पोरांनी घरी ते उतरीले
टरबूज बाकी होते शेतात अजू
अ मग अजून बाकी माल पाच पेड तशीच होती पहिला माल त्यो आणला तोडून पोरांनी आणि ते काय इकला नाही ऍज ईद होती ऍज जास्त चनी ऐकली मंग
आजही तिच्यानं इकली नाही वाटते बहुतेक ते
हा ना ईकलेच नाही ते काहीचं
बाजार बी खूप कमी होता आज काहीच नव्हती गर्दी बाजारात
हा ना बाजार बी काही नाही भऱीलं मं कसं होतं का ना आज बाजारचं भकास होता
एकदम हलका हलका गाव वाटत होता आज
हो ते साड्या आवडल्या क नाही म?
हा आवडल्या ना
मस्त कलर हे आ सगळ्याचा मही तर काळी साडी लई आवडली सगळ्यांत
कितीपर्यंत लावली ती?
पाचशे
हो का
हम्म कपडाच लय भारीय म्हणे तिचा, हा दिली साडेतीनशे ला.
साडेतीनशे लावले का.
हा दिली.
जाऊ दे पन्नास रुपये शिल्लक गेले.
पन्नास रुपये ते दिले, रेटमध्ये दिले त्यांना माराचे होते फोन पे वर
हां.
हो, त्यांनी घेऊन घेतली बापराला काय काय.
हां बर होत ना. दोन होऊन गेल्या ना मग आता वापरायला.
तीन.
तीन कशा.
पहिली घेतली तिने ती पिवळी घालून ना ती एकदाच. पिवळी बी गेली होती.
ही कधी मागच्याच आठवड्यात गेली होती का.
दहा ते पंधरा दिवस होईन मला आता, यरला गड निराल कपडे घेतले. आवाज घेतली.
हा.
हम्, मग आता परत दोन घेऊन घ्या. म्हटलं, जाऊ ते आता वापरायला बी लागल आपल्याला घरी.
लागत बस. मला अजून एखादी घ्यावं लागन वापरायला.
आत्तीच्यातलीच घ्यायची ती काळ्यातली, छान येत्या साड्या. जी मी काळी घेतली का त्याच्यातलीच मस्त साडीय.
त्याच्यामधली समजा, वेगळा कलर एखादी वापरायला चांगली
त्याचा ते कपडा लई छानय. मी तर ठिवून घेणारय ति, मला ति लई आवडली.
कपडा थोडा असा चोपडा वाटला मला त्याचा.
हा टिकाऊ आहे, आता टिकाला काय माणसं मरतीन पण कपडे फाटत नाही आता.
हा- हा.
कपडे व्यवस्थितच राहते आता.
जायचंय का ओ जत्राला मग, का नाही जायचंय.
जाऊ ना आपण, आता काय माहिती आत्या न ते काय म्हणत्यात तर.
आमच यांचं चालू होत जायचं, म्हण काय हेत त्यानी काय
तुमच्या कधी येणारे बालाजीवन वापस.
आता येेतीन म्हण, उद्या निघते आपण आजच निघते ती होती. आता निघतीन.
म्हणजे निस्ती बालाजचीच करून वापस येताय काय.
हा. मारे जी लगे वापस.
खा्य ठून.
तिकडडे पुढं जायला मातीत म्हातारीची कमी जादा तबीयेत मग काय सांगते तिचं.
हा.
त्याच्या बालाजीवन चोपिशही झाला. स्यताक झाला बघा.
भाजी करतेय दीदी तिकडं तिच्या आजिल डाबा द्यायचां आहे.
हॅलो!
ते काल जेववरच लाणी करता करता येळा लागला वाटतं कि मोठं बोट कापलं त्यांचं.
हा हा आज दिसल्या त्या तिथे दुकानात जाताना.
हम्म हम्म.
त्या म करली होती लाक्षे
हा आपलं ते दावखान्यात आणलोत भीमाआकाना तेला पट्टी करून दिली.
हम् म्हातारा नव्हता का काय घरी भीमा अक्कांना आणायला.
कायमेती होत गणेकन बाई पण मग त्यांनी आणलं. भीमा आका म्हणते पहिले माझी सासू म्हणते मी जात नाही दवाखान्यात भीती वाटते मला इंजेक्शनची. ह ते अकेलं जबरदस्तीचे इंजेक्शन दिलं त्यांना.
आ रे हैजा!
घाबरत होते की ते बी धरून ठेवलंय दोघांना तवा इंजेक्शन घेतलं म्हणे.
आत्ता बाई.
हा विनय बी होता सोप
व्हिडिओ काढायला पाहिजे होता म्हन उजा.
अवघडच आहे बाई त्या आत्याचं.
त्यांना भीतीच वाटती, पहिला मून कधी इंजेक्शन घेतलचं नाही त्यांनी.
हम.
मातारी आईज लगी इंजेक्शन लगे नकुच म्हणतीय म्हातारी.
हम. हम्म, त्यांनला भीती वाटती तिची. उद्या कोण जातं कोण रूशाच्या बायकोला आणायला?
संग ना? वाल्मिक मामा अन गण्या जाणारे वाटतं.
हाव का?
हम्म, म्हणत होता तो शाहजीना, मळ्यात काल आलता ना.
कधी उचलणार? वाल्मीक मामाला फोन लावणार आहे का?
हम्म, वाल्मिक मामा अन गण्या जाईल म्हणे.
हा, जमतंना दोघंजण बी गेले तर.
हा.
हा, मंग काय आता जातील दोघंजण यंदा जाय चौथं जणू केशर पाहूण्याला त्यानला म्हटले जणू लहानू आप्पा, तुमही दोघंजण जा म्हणले परत कोमलला ते नाही म्हणले म्हणे.
का बरं?
त्या म्हणल्या, मनिका तू नको जाऊ त्यो जाईन म्हणे.
आजच भाऊबंद व त्यांना जाऊन द्याच म्हणणं असंल.
नाही गण्याला जाऊन दे म्हणे, तू नको जाऊ म्हणले.
हा. मग आता आहे ना, तो बी जाय सारखा आहे ना. मोठा आहे ना, गावघरातून काय होतं तो गेला भी तर.
हा, पण मग कसं राहतो आता पोरायसोरायचं?
ते आहे ना वाल्मीक मामा, शहाणी आहे ना सोबत. ऋषा बी जाईन बहूतेक.
न्हे जा मग.
आणि
हं.
ते कायची जाती इतक्या लवकर. ते आज काय तिकलं का दुसरं तिसरं ग हे झालं काय तिचं? आत्ता आत्ताशिक हे ए तिचं, बोळवण.
हा आताशिक पहिल्या वेळेस, कोण?
धनश्री.
धनश्री कोणती?
धन्याची बायको ना.
आपके किती मिनटं झाली?
झाले, दहा. काय म्हणली?
करु का बंद म आता?
हा.